हॅलोहो येतोय येतोय तुम्हाला येतोय न
हो
हो हा तर ते आहे ना ते आपलं आरोग्य आहे. तर तेच सर्व आहे, नाहीतर काहीच उपयोग नाहीये.
नाही न बरोबर आहे न
बरोबर आहे तेव्हा आरोग्य मतलब आता मी पण कधी कधी असं करते न कंटाळा. कि आपल्याला जेवल्यानंतर थोडस राऊंड नाही मारायचंय फिरायचं नी आपल्याला. आपण सकाळी पा उठ उठल्यानंतर आपल्याला इतकं बेकार असं पोट दुखतं ना म्हणजे असं आपण खाल्ल्याबरोबर झोप तो त इतकी बेकार हालत होऊन जाते सकाळी का असं वाटतं की का नी आपण थोडस फिरलो करल पचवलं का नाही आपण सकाळी उठून परत असं चक्कर येणं, उलटी सारखं होणं. हे सगळं होत नाही आपल्या बॉडीला ना आपण एक्सरसाइज दिलीच पाहिजे.
बरोबर आहे न
एक्सरसाइज नी दिली न ते अवघड आहे.
ते काय होऊन जातं आपल्याला कंटाळा येतो घरातले कामं करून करूनच जाम होत माणूस.
बस बस तेच होऊन जातं न आळस केला का असं वाटतं भांडे घासले आपनी झाले काम थोडंस पडावं लगेच असं वाटतं आणि पडलं पोट निघ निघत त्याच्यानी काही नाही काही नाही समजतच मग
आता ह्या गोष्टी कोणाला जमत आवो जे म्हणजे हाऊस वाईफ असते तिला काही कामच नसतं जास्त काय ते सर्विसवाल्यांना तर जमतच नाही हो एवढं.
नाही जमत ना आपल्याला त्याच वेळेला उठायचंय मुलांचं करायचं करायच आणि ते हे ती कोणचीच आपण आपल्या स्वतःच खायचं पण काळजी नाही घेऊ शकत
नाही घेऊ शकत आपण
क ते किती वेळेस आमच्या घरी पण मला ओरडतात का तू कामाच्या चक्करमध्ये खात नाही पण नाही होऊ शकत ना आरामशीर बसून सकाळी जाण्याआधी खाणं शक्यच नाही
नाही होत ते काय होऊन जात जबाबदारीच्या ओज्या खाली माणूस आपण एक प्रकारे जगत असतो कारण घरची पण जबाबदारी असते ऑफ ऑफिसची पण जबाबदारी असते आणि त्यामुळे मंग. प्रॅक्टिकली शक्यच नाही होत आपण किती जरी
नाही शक्य ल हा हे बोलणं ते खरं आहे की आपण काळजी घेतली पाहिजे आपण टाइम टू टाइम स गळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे पण ते एक दिवस होत दुसऱ्या दिवशी नाही होत.
नाही काय होऊन जातं जन जनरली ना लेडीज ला काही इश्यूज होतो ना त्यावेेळेस मग ती जागी होते असं असतं. तोपर्यंत चालते गाडी चालते असे
ह हो सेम मी आजारी पडले का मग विचार करते तर नाही माझं माझं काय वजन ही खूप कमी होतं हं वजन कम होत माझं म्हणजे एकदा जरी ताप आला ना आजारी पडले एक दिवस जरी मी जर व्यवस्थित नाही खाल्ल एक टाईमच जेवण पण लंच मध्ये घेऊन गेल्यानंतर तर माझं ना खहं खहं लगेच वजन कमी होतं. तर मग मला विचार येतो मी ना व्यवस्थित खायला पाहिजे होत आता मी ना चांगली काळजी घेईल आता मी हे बनवून खाईल ते बनवून खाईल तेव्हा न का नवीन नवीन पदार्थ दिसतात परत बरी झाल्यावर तेच. अहं जे मिळालं ते थोडंफार खाल्लं तर ठीक हे. नाहीं तरं चाललंय आपलं चालूं द्या असंय
चालेल बरोबर आहे काय करणार नाही पण काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकांने आता काय नाही कां
बरोबर आहे घ्यायला पाहिजे कारण आपण आपलं शरीरं व्यवस्थित ठेवतो आपणं घरच्यांची पण काळजी घेऊं
आता सध्या तर काही काही लेडीज तर असं असतं तुम्हाला सांगते वंजन इतकं वाढतं त ना तर ते हाय ना किती जरी प्रयत्न केला तरी वजन कमी होत नाही असं पण असं काही काहींच्या बाबतीत बघा त्यांच असं होतं काय
होतं ना त्यांनां प्रेगनेन्सी पण सुद्धा इतका प्रेग्नेन्सी साठी पण त्यांनां किती काही काही करावं लागतं तर नाही का आधी असंच होतच हा कंझ्युंम होतं नाहीं परत परत ती ट्रीटमेंट घ्यावी लागंते हे करा ते करा हे टेस्ट करवा ते टेस्ट करा किती किती वर्ष होऊन
नाही आणि वजन वाढल्यामुळे काय होतं अनेक आजारांना आमंत्रण असतं ते
हो चरबी चढते पोटावर हम
कसं आहे ऍटलिस्ट आपण नाहीं काही करू शकलो ना तर ठीक आहे पण आपलं जे असं कॉन्स्टंट वंजन जेवढं आहे ते तेवढं मेंटेन करायलां पाहिजे म्हणजे त्यांच्यावर जास्तं वरती पणं जाऊं द्यायलां नाहीं पाहिजे खूंप आणि खांली पणं नाहीं जाऊं द्यायलां असं ऍटलिस्ट तेवढं तरी आपणं केलं नां तरी म्हणजे कांहीं प्रॉब्लेम येतं नाहीं
प्रॉब्लेम येतं नाहीं बरोबर नां जास्तं कांहीं खाण्यांपेक्षा थोडं कमी खाल्लेलं बरं जास्तं खाऊंन आपणं आजांरी पडूं त्यांच्यापेक्षा कमी खा
हं एटलीस्ट आपलं जे वंजन आहे नां तेवढं मेंटेन ठेवायलां पाहिजे म्हणजे नाहीं कां म्हणजे आपल्यां जरं जास्तं नसेलं तरं मंग तेवढं ठेवायलां पाहिजे आतां कांहीं काहींचं कसं येतंय आहे खां येतंय आहे खां
हां कांहीं कांहीं बाईकांचं खरंच मी बघितं तलं हे त्यांची खरंच इंतकी कॅपिसिटी असतें की म्हणजे आलं की चालूं द्यां आलं चालूं द्या जेवल्यानंतर पणं त्यांची कॉपीसीटी असतें
हो काहीं काहीचं असतं ना तोंड चालूचं असतं कायमं.
चालूंचं असतं आणि मी एकदां जेवली नां कि मलां पणं कोणी म्हंणाल हे खां माझी इच्छांच नाहीं करतं खांयची कां मी एकदां जेवली ना पाणी पिलं माझं मनचं नाहीं करतं खांयचं हे असं आहे माझं
बरं नां
आणि दूधं वेगैरें चहां मी घेतं नाहीं दूध वगैरेंचा जसं विचांर करतें की रात्रीचे मी घ्यायंला पाहिजे कधीं इच्छां करतें कधीं आतां मांझी मुलंगी पणं आहे चौदा वर्षांची पणं तिलां पणं तिचं पणं असचं आहे तिलां मी म्हणते तूं सकाळीं नाहीं घेतं तूं संध्याकांळी घेतं जां तुलां गरंज आहे त्यांची तु जर दूधं कॅल्शियम काहींचं नाहीं घेणारं
नाहीं ऐकतं अव आत्ताचे मुलांना मुलं मुली नाहीं ऐकतं अजिबातं
बिलकुंल नाहीं तुझ्यां कांहीं जायतचं नाहीं नां तुलां फ्रूटस नाहीं आवडतं तुलां दूधं नाहीं आवडतं तुलां स्पायंसी तीखट अस खांयला पाहिजे चटपट खांयला आतां आणि डोसां वगैरे हे पराठां आहे आलू पराठा असं वेगळं काही आतां मॅगीचां पणं हंट्ट करणारं मला मॅगी न्यायची आहे मॅगी नाहीं आतां पावसांच्या दिवसांत अजूंन बेकांर आहे मॅगी
तुमंचे इंदोरी पोहे फांर छान असतां हो
हो इंदोरी पोहे खूपचं खूंप टेस्टी पोहे आणि जलेबी प्रसिद्ध आहे इंदोरचे.
एकदम
हो हो तुम्हाला अजून तेव्हा झालेले आठवत अजूनपर्यंत तुम्ही आधी मग तुम्ही खाल्लेय का हे,
हा खाल्लेले आहे ना एक् ऍक्च्युली आहे ना म्हणजे तेव्हा पण खाल्लेले होते. आणि त्यांच्यानंतर आहे नां तुम्हांला सांगतेय तरी अं साधारण दोन हजार साधारण दोन हजार पंधरा चौदा पंधराच्या दरम्यान आमचं लग्न होत होतं म्हणजे माझ्या जावेच्या अ भावाच्या मुलाचं होतं तर इंदोरलाच होतं लग्न.
अच्छा अच्छा
हा तर त्यावेेळेस तिथे खाल्ले होते म्हणजे ते अजून पण ते चव आहे. अजून काय.
हो हो ति चव म्हणजे इंदोरी टेस्ट येणारच नाही कुठे.
हं नाहीय येणा.
काय ते जो बनवण्याची टेक्निक हे ना ती वेगळी आहे, आपण फ्राय करतो. आणि ते काय वाफवतात त्याला मसाला वगैरे सगट टाकून मगं तो त्याचा टेस्ट असतो आंबट, गोड हे सगळं टाकतो त्याच्या म
ते खूपच टेस्टी असाव पण,
हो खूप टेस्टी असतात सगळे नाव ती दोरी पोह्याच आणि
तशे ना इकडं मालेगावला ला पण खाल्ली इंदोरी पोहे पण अं म्हणजे ठीके एवढी काय म्हणजे
हा तो टेस् तो, तो टेस्ट प्रॉपर तो ट्रेरेस, टेस्ट जो आहे ना तो नाही येत.
तो इंदोरमध्येच येतो हं हं.
तो इंदूरमध्ये येतो. इ
हो ना
हा इंदोरचं छप्पन ला नसेल गेल्या तुम्ही, छप्पन दुकान तिथं पण तुम्हाला अनेक असे बुट्याचं जा तो जो हो असतं कनिस असतं त्याच किस जो असतं ना तो सुद्धा फेमस इंदोरचा, तो कीस हो हा इंदोरी किस नावानेच तुम्ही अगर सर्च कराल ना, ते इंदोरीच्या नावानेच येणार आहे ते अमेरिकनं भुट्टत ते हो.
चांगलंय, चांगल तुम्ही पण आता एक्सपर्ट झाले असाल पोहे करायला.
हो, पण मला ते खाऊन, खाऊन, खाऊन आता मला असं वाटतं, मी घरीच बनून खाऊ बाहेरचे माझ्या मुलांना बाहेरचे पाहिजे, मला घरचे आवड आस ते काय नेहमी, नेहमी खाऊन, खाऊन मग थोडंसं कंटाळत
हा थोडसं कंनटाळा येतो, तुम्हाला म नाशिकचे पोहे नसेल आवडत आता जास्त.
नाही.
हम....
आता असं वाटतं आपले नाशिकचे पोहे पण चांगले लागतात.
हा
मं, मम्मी जी माझी मम्मी जे बनवते ते आवडतात मला आपले महारा स्टाईल कांदा पोहे आहे, त्या माझी त्यात ना ते म्हणतात का तुम्ही महाराष्ट्राचे म तुम्ही, महाराष्ट्र स्टाईल मध्येच बनवा असा रिलेटिव्ह मग मी म आपल्याच स्टाईल मध्ये बनवते, जिंगदाणे वगैरे सगळं टाकून, टाकु मराठी फोडणी ते कशे बनवत हं, हे कारण आमच्या आ इकडं नातेवाईकां मध्ये मी महाराष्ट्राची ये तिकडची, त्यांना असं वाटत तिकडचं पण आपल्या तिकडचं फूड पण फेमस आहे. महाराष्ट्रातलं तर त्यानंतर तुम्ही तुमच्या पध्दतीने बनवा. म ते खाऊ घालते मी असं प्रत्येकाच्या प्रत्येका जाग इकडच्या इकडच्या जागं, तिकडच्या तिकडच्या जागं-
हा ते तर आहेच म्हणा, ते तर आहेच.
म अजून काय करतात तुम्ही?
मी ऐ, मी ना हे पिको फाॅल वगैरे करते, ब्लाऊज पण शिवते.
अच्छा्.
हां. अगोदर होती सर्विसला, पण मग नंतर सोडून दिली, थोडस असं
हम्म, ते पण बैठकीचच काम हाय.
हा बैठकीचं काम हाय, त्याच्यामुळे मग थोडंस काळजी घेऊनच बा जास्त नाही.
बरोबर आहे ना, काळजी घेऊनच.
पैसा कमवायचा म्हणून कमवायचा, असं नाही. शेवटी आपलं आरोग्य सांभाळून करायचं, म्हणजे आता एक प्रकारे छंद जोपासायचा पैशांसाठी नाही, पैशांसाठी नाही करायचं. छंद जोपासायचा आपला टाइम पण गेला पाहिजे.
टाइम पण दिला पाहिजे ना, असं नाही की आपण काहीच नाही करत. काही
आणि घर सांभाळून पण होतं बा.
होत, होत बरोबर आहे ना, बरोबर.
म्हणून मग ते, म्हणून तो म्हणजे हे बिझनेस करते असं. जे, आपलं पण आरोग्य सांभाळलं जातं. येणारे पाहुणे रावळे ते पण सांभाळले जातात. घराला घरपण पण देता येत.
बरोबर, बरोबर हेय ना.
आता सर्व्हिस करायचं म्हटलं ना वो ताई, तर घरात कोणीतरी करणार पाहिजे. म्हणजे, नाही का आपण स्वतःता जर एकटं करायचं म्हटलं तर नाही शक्य होत.
नाही शक्य, बरोबर.
घरातलं पण, येणारे जाणारे पण, बाहेरच ऑफिस पण.
बरोबर आहे ना, मी पण आता निघाले. मी पण दोन वर्ष झाले निघाले, कारण माझ पण छोट मोठी ही होती. मोठी तर मोठी झाली होती. चौदा वर्षाची पण, माझ जो लहान आहे ना तो लहान होता. त्याला तर सात वर्षाच गॅप आहे दोघांणमध्ये, मग कसं सोडायचं. पण तो माझ्या अंगावर जास्त नव्हताच, त्याला आजी- आजोबा लागायचं जास्त, म्हंटलं तर आपण झालीच आहे, आणि हा पण त्यांच्या अंगावर स्कूल शाळेत जायला लागला होता. म्हटलं पण काहीतरी करावं, आता नको घरी आपण घराच्या बाहेर निघालं पाहिजे आता.
हम्, हम्, ह् नाही आता कस तुम्हाला कमीत सासू-सासऱ्यांचा सपोर्ट होता म्हणजे घरामध्ये आहे ना सांभाणारे, अस आता तेच जर कधी नसते तर मग तुम्ही मुलांसाठी म्हणजे सर्व्हिस करूच शकल्या नसत्या, नाही का.
त्यांना पण माझ्या यांनी पण सांगितलं होतं मला, जर तुझे होत असेल घर सांभाळून
हम्म, हम्, हम् आणि काय माणूस हे ना जास्त जास्तीत -जास्त चाळीशी पर्यंत करू शकता अहो. चाळीसच्या पुढे थोडं नाही म्हटलं तरी फरक पडत थोडा, असं ह. म्हणजे जी एनर्जी जी पहिली असते ना ती राहत
ती नाही राहत, माझं छत्तीस रनिंग हाय पण मला आत्ताच असं होतं, तुम्ही चाळीस बोलताय.
हा नाही मग मी तेच म्हणते ना, ऍक्च्युअल पस्तीस पासून सुरुवात होते. पस्तीस पासूनच सुरुवात होते ती, पण धरून चला चाळीस. कस तरी आपण करत -करत चाळीस पर्यंत पोहोचू शकतो ब असं ह, हम्.
सगळ्या गोष्टींचं घरचं
हम्म तेच तर हम्म, चला तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं काय हा हा हो हो हो. करत जा मधून मधून फोन ह चालेल तुमचाही टास्क पूर्ण होत जाईल. माझाही पूर्ण हो जाईल ह चालेल चालेल ओके ओके ओके.